हॅलो. हा हे थोडस मध्येच मिनिट झाले का कॉल कट होऊन जातो.
हो.
हा स
मग आता कोणत्या महिन्यातली तारीख दिलीय.
माझं कसं म्हणजे लवकर डिलिव्हरी होऊ शकते ना त्यामुळे सप्टेंबर महिन्यात लिट दिले नववा महिना लागला की होईल म्हणून सांगितलं.
अरे वा थंडीची चांगलं असतं थंडीचच चांगलं म्हणजे गर्मीमध्ये काही खाता नाही येत आणि पावसाळ्यात तर जास्त हाल होतात कपडे सुकत नाही.
सुकत नाहीत.
हा थंडीतली डिलेिव्हरी कधीही चांगली असते.
तेच ना.
कि आमची सर्व्यांची थंडीतलीच आहे. त्याच्यामुळे असं वाटतं थंडीत सर्व खाताातरी येतं भाज्या फ्रूट सर्व अव्हेलेबल पण होत.
हो सप्टेंबर किंवा क्टोबर महिन्यापर्य होई पण विषय कसा असतो की गणपतीत जरा पाऊस वगैरे पण असतो ना
हा हा हा हा
आणि त्यावेळेस गणपती बरोबर बसतात नॉर्मली असतो जरा
अरे
आणि गणपती वगैरे घरात बसल्यानंतर वशाट वगैरे पण करता येत नाही आणि त्यावेळेस सुरुवातीला तर कसं ते जास्त करून पाय मुंडी वगैरे तेच जास्त करून खातात ना
हम् हम्म हम
असचा
असं काही नसतं अ गं ते खाल्ल्यानेच ते जुन्या लोकांचं असतं अ त्याने ताळू भरला जातो नाही नाही मी स्वतः नाही खात मी पूर्ण व्हेजिटेरियन आहे आमच्याकडे फुल फॅमिली खाते
हा ना मी खाते पण चिकन शिवाय काही खात नाही फक्त चिकन
आमच्या मी फुल व्हेजिटेरियन आहे लहानपणापासूनच आहे
हा
तर मला काही इच्छा होत पण नाही मला खूप लोकांनी प्रेग्नन्सी मध्ये काही प्र इश्यू तर त्याच्यानंतर पण खूप जणांनी ट्राय केले अजूनही म्हणजे आता माझा स्वतःचा मुलगा मो मारतो मम्मी प्रोटीन नाही आहेे लवकर मरशील म्हटलं जाऊ दे रे बाबा व ते गेलेलं चांगलं पण ते खाण्याची इच्छा होत नाही ते आपल्याकडून नाही होणार त म्हणत कमीत कमी अंडे तरी खा म्हट म्हलं नाही रे नाही तुम्हाला दुनियाभरच बाकी सर्वं खायला लाव फ्रूट मी खाईल पण ते अंडे बिंडे आपल्याकडच नाही
एखांद्याला म्हणजे कस ते असतंय की एखाद्याला सवय असते की नाही तर नाही खायच आणि नाही इच्छा होते परत परत खायची
नाही आप ते बघूनच नाही आता तर लोक बघ इन्स्टंट कधी कुठून आले का मॅगी. म्हणजे आताची जनरेशन मला ते मॅगी बघूनच कस तरी होत.
नाही नाही आता नाही का होत म्हणजे मी लहान होते ना त्यावेळेस खावु वाटायची की भेटत नव्हती, त्यावेळेस एवढी खावु वाटायची पण भेटत. भेट नव्ह आता भेटते तर आता ख वाटत नाही ते बघितलं तरी असं उलटी ये की हम् नकबा पणो
नाईन आणि मुलांना ते मॅगी इतकं आठवतं का विचारता असय नाही
हो मी मॅगी खाटली का नाही मी काय करतेय ते शेवाळ असतात ना तखट ते बनवत खाते त्यात मॅगी मसाला टाकते. ते बनवताना छान लागत ते पण आणि पंच बनवताना तू जनजणीत बनवते.
नाही मला ते शेवाळ्या हा प्रकार पण नाही ते जळगाव साईडला खूप करतात. तिकडे काय करतात शेवाळ्या पाण्यात उकळवतात.
हा
आणि ते चाळणी असं गाळून टाकतात आणि त्याच्यावर आंब्याचा रस टाकून खातात. किंवा भात भातात आंब्याचा रस तू जळगाव साईडला पाहिलाय का कधी?
नाही नाही
तिकडे खानदेशात तिकडे असं करतात. ते खातात त्यांना बघून मलाच कसं तरी वॉमिटिंग सारखं होत. तो ज्याच्या त्याच्या आवडीचा भाग आहे.
हा आमच्याकडे ततखट किंवा गोड हे दोनच प्रकार होतात.
हम हम हम.
शेवाळ्यांची आणि खिर एक होती दुधातली आपण कर करतो ना शेवाळांची ते एक.
हां हां नाही तिकडे ही पद्धत आहे वाटतं पाहुण्यांनाही देतात ते. पण आपल्याला ते नाही.
नाही नाही एखाद्याला सवय असते आता तुम्हाला माहिती आमच्या इकड ना चहा आणि भात खातात. मग ते कस झालं ना वेगळ अस तिने खायला लागलं ना आपल्याला कस तरी होत.
चहा पोळी माहिती आहे चहा भात.
पोळी आपण खातो खातोच ना चपात्या असो पोळी असो चहा खातो आपण ना टा वगैरे म्हणलं की पण भात कसा खायचा ना?
चहा मध्ये भात हे पहिल्यांदाच सात सातारकडचं ऐकते मी जसं जळगावकडचं ते शेवाळ्या आणि आंब्याचा रस.
हा ना मी पण पहिल्या फर्स्ट टाइम बघितले मला वाटलं की खात असेल म्हणजे चपाती खाणार अस. पण ते चहा असं भात ओतला आपण कसं कालवण आणि भात खातो. तसे खातात काही जण कसं खावु वाटत असेल ना ते चव किती वेगळी लागत असेल त्याची.
आता ते खाणाऱ्यालाच माहित आपण नाही सांगू शकत.
हो ते आहेच म्हणा.
इकडे जळगावकडे दू खिचडीमध्ये दूध टाकून खातात आपण शक्यतो कडी खिचडी खातो ना. तिकडे दुध. टाकून खातात अरे म्हटलं खिचडीची टेस्ट कशी? त्या दुधाची टेस्ट कशी? दोन विषू वेगवेगळे चव ते एकत्र करून खातात.
इकडं पण असं म्हणजे दही, ताक. ते चालत आग चालतं पण दही पण घालतात दूध पण घालतात काही काही जण. गोड खिचडी करतात आणि त्यात दूध घेतात. काही जणांना आवड म्हणजे जे जुनी लोक आहेत ना ते खातात बघा तशा टाईपमध्ये दुध आणि खिचडी.
हं हं. कधी तु ते साऊथ साऊथचे ते. अ मंदिर असतात इस्कॉन टेम्पल किंवा साऊथ च्या लोकांकडे कधी त्यांचे ते मुंडन वगैरे असतं. त्यांचे त्यां जानव वगैरे घालतात. आमच्या ओळखीच्या आहेत. त्यांच्याकडे पत्रावळीवर देतात सर्व रस्सम भात वगैरे सर्व. आणि आपल्याला ते ना चम्मच नसतो त्यांच्याकडे ते आपल्याला हाताने खायचं असतं. तर ते त्यांचं कसं असतं ते सर्व मिक्स करून खातात. आणि आपल्याला ते बिलकुल जमत नाही ते रसम तिकडे पळतं भात तिकडे पळत आणि ते ओळखीचे असतात आपल्या शेजारी बसून आराम से होने दो आराम से होने दो अरे म्हटलं त रसम तिकडे पळतय सांबार तिकडे पळतय भात तिकडे कसं काय खाणार आहे असं उचलायला गेलं क सांबार खालीच खूप मजा येते आणि त्याच्यानंतर मग त्या सर्वात शेवटी. कळ म्हणजे दही टाकतात भातामध्ये लास्टला त्यांना ते कंपल्सरी आहे मी ते खूप लोकांच नो केलंय तिकडेच नाही नाही दही दही प्लेन दही भात. आणि त्याच्यात आचार लिंबूचं घेतील किंवा याचं घेतील. तर मी त्यांचे नोटीस केलं त्यांचे दात खुडतात.
हा.
बहुतेक ते सर्व विशुद्ध अन्न खातात त्यांच म्हणजे खूप जणांच तर मी नोटीस केलं समोरचे दात त्यांचे ना आपोआप गायब झालेले असतात.
होय.
कसंय आपण दहीमध्ये लिंबू नाही टाकत ना ते लिंबूचं लोणचं पण घेतात कैरीचं लोणचं पण लास्ट ला सर्वात जेवण झालं का लास्ट ला आणि तसं खातात
नाही आपल्यात वशाट जर असेल तर आपण लिंबू वगैरे घेतो किंवा तिकट असेल तर दुधात आणि दह्यात नाही ना ते म्हणजे एकतर आंबट अन वरून ते आंबट.
नाही नाही दही आणि लिंबू आणि दूध आणि लिंबू आपण असं एकत्र नाही खात.
नाही नाही तेच ना.
स्किन प्रॉब्लेम होतात म्हणून.
हो
जसं फिश आणि दही नाही खात. पण केरळा साईड ला माझी एक फ्रेंड आहे ती दही मध्ये ते मॅरिनेट करतात ते
हा प्र प्रत्येकाकडं वेगवेगळं असतें ना?
हो हो अ काही लोक कसं आहे आता माझी एक फ्रेंड आहे ती सरसो मध्येच खाते. आणि ते आपल्याला सरसोची टेस्ट बिलकुल म्हणजे जमतच नाही.
हो
हा तर प्रत्येकाच कल्चरनुसार आहे ते म्हणतात आम्हाला ते युपी आता मी तर आम्हाला ते सरसो शिवाय जमत नाही पण आपण त्यांच्याकडे गेलो ना आपण काही खाण्याचा प्रयत्न केला म्हणजे लिट्टी चोखा मी एकदा तिच्याकडे लिट्टी चोखा मला ते दोघ तेच तर ना असं तोंड जळाल्यासारखं आपल्याला मोहरीच्या तेलाची सवय नाही ना आपण साधं शेंगणी तेल खातो ना.
हो शिंगदाणेच.
हा आणि साऊथकडे खोबऱ्याची टेस्ट असते.
ह आणि ते असं चव वेगळी लागली की खाऊ सुद्धा वाटत नाही.
नाही नाही आपण एक वेळ साऊथ इंडियन खाऊ शकतो पण हे थोडंसं मोहरीच्या तेलाचं आहे ना एकदम अलगच उग्र टेस्ट असते. छान असत ते जेवण मी त च्याकडे एकदा ते फरा पण खाल्लाय ते खूप टेस्टी लागतं असं डाळ वगैरे भरून तांदळा
तेलाचा स्मेल येत असेल ना?
नाही तिने त्यावेेळेस साद केलं होतं पण लिट्टी चोखा ते चोखा जे असत ना ते बँगण आणि ते टाकून करतात ते कच्चच असत. त्याच्यात ते तेल टाकलं होतं तर ते आपल्याकडून थोडसं उग्रं वाटतं आपल्याला ते मोहरीचं तेल. आपल्याला मोहरीच्या तेलाची कधीच आपण सवय नाही आणि ते बाळांना पण त्यानेच मालिश करतात.
हा ना.
हा बाळ गरम राहतं म्हणून म्हटलं बापरे ते असं खायला आपल्याला इतकं गरम लागत तर तर मालिश किती गरम होत असे
हो ना.
हो पण ते त्यांच्या ज्याच्या त्याच्या असं ते कल्चरचा भाग आहे आणि ते सवय पण असत
हा म्हणजे प्र प्रत्येक ठिकाणी वेगवेगळंच असतं आता तुम्हाला सांगते जास्त लांबचं नाही म्हणजे सातार भागातच प्रत्येक गावात सुद्धा वेगवेगळं बनवून खातात म्हणजे आता इकडं जर तुम्ही ना आता तुम्हाला एांदा घलवना आपण डाळ भाजी बनवत असेल मथीची समजा तर आमच्याकडे तिच्या भाजेतत क कूट टाकतात त्यांच्याकडे टाकत नाहीत.
हम् हम्म हम
असं म्हणजे प्रत्येकाच वेगवेगळंच असतं ते बनवणं खाणं. खाणं सुद्धा वेगळं असते काही जण असं झेलून खातात काही असे बोटात
त्यानुसार जेवन बदलतं.
हा
म्हणजे आता तीच भाजी आमच्या घरात वेगळी असेल तर शेजारच्या घरात घरी हा प्रत्येक आता सा विदर्भात कसं आहे शेंगदाण्याच कूट नाही वापरत. ते धने जिरे पावडर असं टाकतात किंवा खोबरं टाकतात. थोडस त्याच्यासोबत शेंगदाणे कुट महाराष्ट्रात तिकडच्या साईड ला खूप वापरतात.
हा इकडे पण आम्ही पण एवढं म्हणजे पूर्ण ते घट्ट कालवन आल्याशिवाय खाऊच वाटत नाही अस जर पातळ वग राहिल ना मग नाही खाऊ वाटत.
आणि इकडे अजून एक ते धान्य असतं ना ते भाजून यसूर म्हणतात ना ते.
हां
ते लावतात भाजीला घट्टपणा डाळीला घट्टपणा येण्यासाठी. तुला माहित असेल ते बाजरी वगैरे असं डाळ वगैरे. भाजून ते त्याच पावडर करून ठेवतात शेंगदाण्यासारखे. आणि ते भाजीला लावतात. त्याला येसूर म्हणतात काही जण काही जण आमच्या इकडे वेगळाच वर्ड काहीतरी वापरतात आठवत नाही आता मला तो तर डाळ वगैरे अस जास्त क्वांटिटी लोकं आले ना तर शेंगदाणा कुट नाही वापरत मग हे असं वापरतात.
ह.
ह मग भाजीची क्वांटिटी पण वाढते आणि चवीला पण चांगलं लागतं.
होय
अस असत ते म्हणजे एक फंक्शन असला का इकडे आपलं डाळबट्टी असं करतील सरसकट सर्वे खातील आणि त्या च्या सोबत गुलाबजामन आणि वांग्याची भाजी झालं.
हो हॉटेलला पार्टी वगैरे असेल तर तेच जास्त असतं.
नाही असं घरगुती पण तेच करतात म्हणजे सरसकट कोणाचे नखरेच नाहीत. ते सर्वे जण खाऊन घेतात. हा आणि शाकाहारी असतील तर नॉन व्हेज खाणारे असतील तर मग ठीक आहे. नाही तर मग दोन जण आले एक नॉनव्हेज खाणारा असेल पार्टी नि एक क जर साधं असेल तर मग हे कॉम्बिनेशन सोपं पडतं.
हो.
अच्छा. मग आता तुला बेडरेस्ट असल्यामुळे तू मस्त बेडवर बसल्या बसल्या सर्व्यांना फोन लाव.
हो तेच करते. आता मम्मी बाहेर गेली म्हणून नाही तर तिथन टी व्ही लावली की मग फोन करायला जमत नाही.
अ हा हां हां म्हणजे तू मम्मीकडे आलेली आहे आता.
हो म्हणलं दहा दिवस जावं मम्मीकडे.
हम् हम्म हू आणि ग रहा ना मग थोडंसं मम्मी काळजी तरी घेईल तिकडे कोण काळजी घेतं सासूबाई आहे का?
ते नाही ते पाठवत त्यांना करमना झालंय.
अ सासूबाई कुठेत मग
त्या त्यांच्या मोठ्या मुलाकडं
ओके म्हणजे तुलाच तुझी काळजी म्हणजे डलिव्हरीच्या वेळेस सर्व जमा होती